काय करताय.
हॅलो!
म्हनलं बोला ना काय करताय तुम्ही?
काही नाही चालूय चहा पाणी.
हा का.
हा. आत्ताच पोराचा डब्बा तेन करून दिला.
हो.
तुझं काय चालू आहे.
आमचं आवरला आता सगळं मला शेडवर जा्यायचं ड्बा वगैरे दिला मी आता ग म
हा का इकडं यायचं का? तुम्ही तिथच राहायची सोय करा बाई छान नाही तिथं सगळं.
मजने कतीय
हा ना इकडुन किती. लवकर आवरायचं परत तिकड कोणाचा फोन आला तर तू जावाच लागतं ना.
हा मी म्हते आता मग दोन चकर गेल आवडेल हे येतील
नाही तीतच कराची थोडीफार सोय अजून एखाद शेड का ठोकून घेणं होत नाही.
पैच रे आमचे दोु घले माग जास्त पैशां
हा नाही पण मग आता होऊन गेलं ना. होऊन गेल्यावर काही नाही एवढं. यंदा जागा हक्काची जागा झाली म्हणजे
काय करतय हे?
बस काही नाही घेऊन राहीलो चहा आता. अजून आगोळी पांगोळी, कपडे किती का काम बाकी आहे. सकाळी सकाळी कस राहत.
हा ना मी म्हणल, मी आवारातच होते. आवरत होते मी. आन आवरीत आवरीत होऊन जाईल म्हणलं हा कॉल.
हाव पाणी आलं होतं का तुम्हाला?.
सकाळच आला.
हा.
आलत.
आलंत का?
आलत आम्हाला.
हा का आम्हाला नाही आल अजून.
या म्हणतं आ मला तर बोलत आणि उठलं नाही तरग क ते पहिलं नळाला यावं लागलं.
बाइ कधी कधी लय लवकर येत ते लगी झोपीतच राहतो तवाच येतो.
आमच्या इथ जास्त होऊ जातना पाण्याला हो म्हणून उशीर झाला.
हा. काही भाजीपाला नाही टाकेल का आता? भाजीपाला नाही टाकेल काही?
का व.
आणि
हाव ना तिथं शेड माग.
म्हणाले की मग पाण्याचा प्रॉब्लेम मुळ नाही टाकल काही.
हा. कन्नडीला राहत होत ना?
राहत होत पण मग काही दिवसभर नाही चालत काही.
नाही का?
जस पाहिजे ना, तसं दिवसभर नाही राहत. एकदम बारिक राहती.
ह. बाकी काय चालूय मग?
आ.
रोरनी नक्की तयारी चालू आहे म्हणल?
नाव का.
हम.
पोरी वगैर करमत का तुला?
हम. ह.
तिला शेडवर काहीतरी असं करव्हय आणखी दांड्याचं मस्त. वाढव आजून धंदा.
वाढवू नक्की. पण काय वाढीव म्हणजे मला कुलता आजच दर लई होणार वो.
हा एवढा आहे म्हणा.
हम्म ते चालू केलं ना गावापुढं. काहीतरी पण मग त्याला जॉईंट काहीतरी पाहिजे.
हां. काही ना काही डबल असल्यावर जमतं मग ते असं नुसतंच तेवढ्यासाठी बी नाही हे होत. ते सगळ्या बँकेचं अ सगळ्या बँकेचं कधी असलं ना तर मग घरी जाऊन
एक दोन. बाकीचं काय म?
भाडं भरणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे काय सांगु तुम्हाला.
हाव नाही गं कधी कधी या बायका बी कधी येतात चौ कुणी येतं आणि कधी कधी ल इतकी परेशानी होऊन जाती ना लय लगी
इकडं जात तिकडं जाय सुट्ट्या
हां बाई सुट्ट्या आणि ते म्हणल्यावर मंग लयच हे होऊन जातं. रेग्युलर चालू असलं का मग काही वाटत नाही.
किती डोकदुखी मला एकतर किती दिवसांनी बंद आहे, म्हणे के वाया सी करेला येतंय काय नाही.
हाव का? ये बरं आतान चालू काही काही स्कीमा निघल्या तर मग थोडंफार चालू राहतं हातबी. हम्म त्याहीचा नंबर देईन मी तुला अजून बरं का गं! या रामबाईच्या मोनीचा.
आ
अ ती पण हे ना आता तिचा नंबर येता येता घे लागलंस.
बरं बरं चाललं ना.
हां आता ते छायाताईन रात्री मला भलतं डोकं लावलं. म्हणी ते नाही बाई आणि ते असं नाही ते एक जणीला चारच जणीला चार कॉल कराचे.
म्हणलं अरे बाबा तसं नाही ते वीस जणीला कॉल करा तुम्ही पण एका चार कॉलपेक्षा जास्त काॅल करू नका असं आहे ते. तर त्या म्हणते नाही नाही. च चारच जणील करायचे आणि चार चारचं कॉल करायचे म्हटलं अरे बाबा तसं नाहीये ते. चार जणीला बी चालते म्हणलं. पण तुम्हाला जर जास्तच भेटल्या ना तर ते बी चालतं म्हणलं तुम्हाला वीस जणी बी चालत्या फक्त एक जणीला चारपेक्षा जास्त करू नका बा. आपल्याला नाहीच कधी भेटल्या तर आपण एकाच जणीला करू शकतो ना समजा तर त्यांना म्हणून तसा रुल देईले. क एक जणीलाच तुम्ही चारच्या वर क जास्त केले तर चालणार नाही ते.
ती आता पहिलं पहिलं झाला.
आ
माझा एक झाला होता.
हां मंग नाहीच भेटले तर एक जणीला चार समजा चालत्या. पण भेटू राहिल्या ना आपल्याला मंग कशाला डबल करून पाहायचा? नाही भेटल्या तर मंग करू समजा डबल डबल.
हां हां.
पण मंग भेटू राहिल्या ना अजून
हां मंग आहे ना आता झाल्या नाही अबी नंतर मग डबल डबल केला तरी चालतो.
पण हा-हा-हा कॉल ना मी नाही कट करावं लागणार बरं का तू कट कर तिकडून.
हो-हो.
हा मंग-मंग तुझं होईन ते. हम्म मग तिचा एक घे अ हा नाही ते मधी फोन आल्यावर होतं वाटतं ते काही.
हम्म एक हे सणाचा घे
मी आता ना साक्षीला जाता-जाता टच करते मी राणीबाई फोन उचलती नाही.
येता येताच मग सणाचा हिचा बी घे साक्षीचा घेन ते मोनिचा घे.
अन इकडे सणाचा घेतला तो ऐक होऊन जाईल. अन बाकीच्याचे त लागा ना नाही ते ओपन करेल नाही त्याच्यामुळे दुसऱ्याचे नाही लागू राहिले.
नाही बाई ताई जे खात्रीशीर तिथेच सही करा तुम्ही.
नाही-नाही हा खात्री शीर म्हणजे मग जेन्ह कर करेल की हे. त त्यांचच होऊ राहिल बाकीच्याच नाही होत ते.
अन त्याच्यात काही पहिल्यावाणी अ थोडेफार जमा झाले असं काही दाखत नाही ना ते सगळे एक एकत्रच दाखीवणार ना त्याच्यामुळं मंग हा मग त्याच्यामुळे ते आपले समजाणार नाही ना मग थोडेफार जमा झाले असते तर मग आपल्याला कळल असत किती कॉलचे किती झाले काय झाले.
बाकी काय चालू मग? हॅलो.
शणवारी निघायचं आता.
हाव का आवार की सगळं धुन पाणी सगळं झालं?
धुण भांडे सगळं आवरलं म्हणनल.
हा हो का. हम्म बापरे आमच्यात अजून आंघोळी पासून बाकी आहे.
कुसुमआक्काची सून सना इचारू राहिली कोण आहे? हॅलो.
हा बोलला ना
हा झाले का किती झाले सेकंद?
नाही अजून.
हम्म थोडा आगोदरच कट कर मं रात्रीच्या वाणी.
हाणा. अजून थोडा वेळ.
हां हा का हा तिचं वाला चालू आहे बाई चिचायचं कामलंगी येणं सकाळी-सकाळी.
त्यांची इथं बी खरंच ना किती सकाळी येते बरं त्यांच कसं आवरत असल मी तेच विचार करते.
कायच आगं कायच आवरत झोपेतून उठती त्या चीचा मोजुन देती. तिचं कायचं काही आवरेल राहतं तिला कधी-कधी चहायला वेळ भेटत नाही लवकर. ब्रश मी त म्हणते, अजून ब्रश नसन केला तिनं.
आरे पण मंग सकाळी सकाळी घेऊन जात्या आणि कालच्या फोडेल राहत्या त्या आणून देत्या. परत दुसऱ्या घेऊन जात्या.
आमाला पण मंग तेच लावता.
हुं हु. पण मग आता तिचं बी त ध धंद्याचंय त्याच्यामुळे ती बि त लवकर असल्या की उठल्या उठल्या कधी न देन होत नई दि तीसरी.
अं ह.
अ.
आमची बई नळालायनं ती नरम नळी आली, पाणी गेलं का नीघत नई अन् ओढली का तुटून जाती.
अरे रा तूआ काम बी चालूय काय?
अन् नईच अजुन माझं झालंय काम आवरल्यासारखंचे.
ह्याव का.
हा.
बाकी मंग, हाव का ये मंग.
हा ना.
ठीके तई.
आव नई बई यावचं लागन आपल्याला त करा केल्याशिवाय थोडीये. कराव त लागणारचे. आता कांद्याच सीजन राईन.
कांद्याचा नई वाटा करू बघू आता काय होतं काय नई बाई लई दैन होती ओ.
बाप रे उन्हाची किती अवकाळा होती अण ते वजे वाहनं अन् ते काई सोपे नई ना ग.
पहान मंग जर कधी हाव म्हणली त एक वाटा ठीऊ तीघं मीळुन.
अ हा. आम्हाला बी त उक्तेच देनये, आमचे आहे अर्धा एकरतं उक्तेच देनये.
घरी होय मायाकुन ओझं उचलत नईना ग, वझ्याच काम होतच नई.
माह कडनं भरुन काढु ओझं.
अं काढू ना, काढू ना काढू ना.
म ह.
अं काढाव त लागणारचे आपण कुडं ड्युटीवाल्याई बायकाय बई. काम केल्याशि होणारेक आपल्याला.
नशीब नी आपलं.
मंग काम त करावच लागणारे. बाई पोपट